हॅलो.
कशा आहेत ताई तुम्ही?
हो ठीक आहे ना. मजेत आहे. बोला मॅडम हो नमस्कार. हो नमस्कार बोला ना.
काय कुठे-कुठे गेले होते तुम्ही फिरायला यावेेळेस.
ह्या वेळेस काही नाही. नाशिकला गेली होते बिंचोरला गेली होती.
हम्म.
जाऊन आली.
पुुठे देवस्थानला बी गेलं तर तिकडे नाशिककडे.
हम्म नाही-नाही जमल जायला.
आस अ. ह आम्ही गेलो होतो इकडे, आड हम्म. पोरांना सुट्टी वगैरे होती.
हुं. हू.
थोडे वेळ जाऊन आलो मग, प्रकाशाला गेलो होतो.
हा हा.
हम्म काही मग आपल्या इथे गेलो होतो गंगोत्रीला गेलो होतो यमुनात्रीला गेलो होतो
हम हम
हम्म बघण्यासारखं आहे तिथबी देवस्थान असं काही जाणं होत नाही आपल्याला हम मग चला पोरं वगैरे व्हायच होते सोबत होते काही सोबतचे ह आजूबाजूचे लोक पण होते त्या निमित्ताने तरी- जाऊन येतो फिरून येतो म्हटलं आपण असं-
बरोबर आहे?
हम्म आणि आपले पंडित मिश्रां ते सांगताय? तेथ बी म्हणे पंडालमध्ये पाय ठेवायला पाहिजेल ब असं- महाराजांचं मी चालू होत.
नाही मला जायचं होत हव्यात गंगेवर गंगेवर जायचं होतं दर्शनासाठी पण मग गर्दी होती. त्यामुळे जातच नाही मग?
गर्दी तर राहतेच हो देवाच्या इथं म्हणजे गर्दी राहतेच!
आता हम चालू झालाय?
हम्म आता लो लोक आता पंढरपूरच्या यात्रेला जायची तयारी चालूली लोक. लोकांचे आता. देवदर्शनाला. ज्याला जशी शक्य झालं तसं भगवंता बोलवतो बरोबर त्या हिशोबाने बरोबर जातात लोक.
हम्म
चांगलं आहे देवदर्शन केलं की चांगलंय. चांगलं जर चांगलंय उलट देवदर्शन दर्शन केलं का. आणि पाहिजेलच आपलं रुटीन मध्ये रोज सकाळी उठलं का आपल्या देवाची पूजा वगैरे मंदिरात जाणं. घरातली देवपूजा. काही आपलं समर्थांचा ग्रंथ वगैरे वाचणं. हम्म तुम्ही पण वाचत असतील ना?
हो माझं आत्ताच ज्ञानेश्वरीचं पारायण झालं मागेच-
असं मंदिरात वगैरे कोणत्या मंदिरात जातात तुम्ही-
आमच्या इथे आहे ना रामाचं मंदिर आहे.
हम्म हम्म हम्म. आम्ही जातो भोलेबाबाच्या मंदिरात नेहमी जातो रोज सकाळी आरती वगैरे होते.
हा हा
हम्म चांगले करत राहायचं जेवढं चाल तेवढं. चांगलं असतं आपल्याला तेवढं होत जातं व मागे जात जात आपल्याला. काही पुस्तकं वगैरे पण वाचतात का देवाची? का हॅलो ताई
हॅलो हा बोला ना मॅडम हा बोला.
हो घरी पण वाजतात
हो वाचते ना.
ग्रंथ पण वाचतात का हा आम्ही पण आहे समर्थच्या. समर्थांचे ग्रंथ आहेत ना मग उपासना वगैरे. करून घेतो रोज नीती नियमाने आणि सकाळ संध्याकाळ. काही श्रवण असत रविवारी. आपलं हे सोमवारी सॉरी सोमवारी आपले हे अंबिका डेटेस. धुळेच्या उफुलीच्या पुढे- हा तिथं श्रवणाला जातो काही लहान मुलं असतात ते बालसंस्कार केंद्रामध्ये जातात रविवारी.
हा हा
हम्म चांगले पूर्ण आध्यापासून आपण बालसंस्कार केंद्र दिलं तर पोरांना चांगला जे गो आता आता पासून आता हे कस कलियुग चालू झालेलं आहे. आणि आपण जर पोरांना मोबाईल जास्त हॅलो.
हॅलो, येतोय आवाज.
तर लहान मुलांना जेवढं आपण देवाच ज्ञान दिलं जा भाऊ भोले बाबाच्या पाणी टाकून ये. त्याला तेवढं सांगितलं रोज सकाळ संध्याकाळी वडिलांच्या पाया पड. शुभम करते बोल. असं त्याच्या नेत्यानेयमाने बरोबर आया मतो मग त्याला सवय पडते. हा, हा ताई.
माझा मुलगा पण पहिलीला आहे ना तो सकाळीच थोडस श्लोक वगैरे बोलूनच मी त्याला पाठवते शाळेत.
नाही एकदम छान आहे ताई. आपण पहिल्यापासून त्याला असं व्यवस्थित मागतो बरोबर. मग नंतर त्याला सांगायचं कामच नाही पडणार.
कारण आपण आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे
हो हो खरी गोष्ट आहे ही.
आत्ताच मुला हो आत्ताच मुलांना संस्कार तर ते पुढे त्यांच्या ते लक्षात ते पुढे त्याचा वारसा चालेल ना?
हं आता हे सदगुरूच्या बैठकला बालसंस्कार केंद्रामध्ये मुलांना तुमच्याकडे आहेत का?
हो, हो ते ना इकडे गुरुवारी असते.
असं पाठवत जा ताई त्याच्यामध्ये खूप छान सांगतात.
हम्म, महिलांची उर्वरारी असते आणि ला हा रविवारी असते.
पण जातात का?
अ नाही माझं नाही जाणं होत थोडस लांब असताना ते. आउटसाईड ला मग तिकडे नाही जाणं होते.
असं, तुम्ही काही जॉब वगैरे करतात का?
हो मी ना म्हणजे क्लासेस घेते.
असं हा. नाही पण शक्यतोवर गेल्या तुम्ही जर एखाद्या वेळेस गेले ना तर खूप चांगलं.
त्यांना जर पाठवलं बालसंस्कार केंद्रामध्ये तर आताच्या पिढीला ते खूप आता आम्ही जातो ना समर्थांच्या बैठकला तर खूप शिकवण म्हणजे एकदम व्यवस्थित हे बिलकुल. तर असं वाटत नाही की माणसाने उठून यायचं आणि तसं करायचं. बिलकुल तेच असं वाटत की भगवंताच नाम स्मरण चालू ठेवाय तेच आपण करायचं बुवा आणि आपल्या मुलांना बी तसेच संस्कार चालू ठेवायचं बाई रुढी रुढी आपण म्हणजे आपल्या मागे त्यांना असं सोडून दिलेलं असलं की नाही ब माझी आई असे करायची माझ्या आई इथं पाठवायची की आपण ते करायलाच पाहिजे. देवाच्या इथं जायलाच पाहिजे. समर्थांचे श्लोक बोलायलाच पाहिजे, संध्याकाळी शुभमकरोति व्हायलाच पाहिजे. संध्याकाळ दिवाबत् ती व्हायलाच पाहिजे, आसं म्हणजे त्यांना न आता नित्यनेमापासून आपण जर असं त्यांना हे केली, सवय केली तर आपण आरामात आपले पोर आपले का नाही आ ऐकणार, बरोबर आहे की नाही ताई.
हो.
आमचं बी तसंच ए, आम्ही आम्हाला बी जसं काही एवढं हे नव्हतं, पण आता आम्ही समर्थाच्या बैठकला जातो ना. ना तर ते तिथ म्हणजे शिकवण एकदम छान हाय. आता आपण स्वामी समर्थाच्या मंदिरात जातो तिथं जातो आपण मंदिर हाय ते, पण पण मग तिथं एवढं दोन अडीच तास श्रवण असं सांगता नाही पण इथ तर श्रवण छान असतना, बालसंस्कार केंद्रामध्ये जर मुलांना पाठवलं, तर एकदम छान आहे, एकदम भारी आहे.
ह हुं. इथे आमच्या इथे पण केंद्र आहे ना, स्वामी समर्थानचं तिथे माळजप
होना.
दुर्ग सप्तसाठी असे पारायण होत असतात. चालू असतात.
ते खूप चांगलं आहे.
हो जस वेळ मिळाला तस मग बसते मी पण पारायणाला.
हम्म. चांगले देवाचं काम तर करायलाच पाहिजे खरी गो
मग केलं ते आपल्या माणसांच्या साठी खूप चांगलं औषध आहे ते एक.
खरी गोष्ट आहे ना भगवंता केव्हा येईल धावून त्याचा नेम नाही ना आपल्यावर केव्हा प्रसंग येईल त्या आपल्याला सांगता येत नाही अशी गोष्ट आहे ती.
हम्.
दोन पाऊल आपण भगवंता जवळ गेलो तर, दहा पाऊल बरोबर येतो आपल्या जवळ भगवंत. बोलत आहे.
हॅलो, हा बोला ना मॅडम.
हा.
येतोय आवाज.
हा. मुलगा मंदी कोणत्या मंदिरात जातो तुमचा?
मुलगा माझा ना इथे राम मंदिर आहे ना आमच्या जवळचे.
असं आता मुलगा बी जातो बोलेल बाबाच्या मंदिरात सकाळी. पाणी वगैरे घेऊन जातो. हम्. आता ते पंडित मिश्रान त्यांनी बी चांगलं सांगितलंय ना, की म्हणजे ती अ च असं सगळ्यांना असं हे लागून गेलेले आ असो, बाई असो या म्हातारा माणूस असो, या मुलगा असो ते महाराजांनी बी खूप छान सांगितलं. बी आस की, रोज उठल्या आणि आपल्या निस्त मंदिरात बी गेल्या इतकं चांगलं. महादेवाच्या मंदिरात तेवढी सवय होऊन गेली बुवा, ती असं भगवंताच्या कृपाने, जातो माणूस दोन चार पाऊल तिथपर्यंत पोहोचू शकतो.
देवासाठी पण वेळ काढला पाहिजे आपण
हूमम आपण देवासाठी वेळच नाही सर संंसारासाठीच लागून जातो. कामाचे रुटिंग
संसार नेहमीच आपलं चालूच असत
हम्म आणि काही नाही संसार सुटतच नाही आपल्याला मो मायामध्ये झटकून जातो आपण
बरोबर आहे
भगवंताचं आणि भगवंताचं नामस्मरण करायला फक्त स सगळ आपलं बालपण आणि तारुण पण हे दोनच पल चांगले असतात
हम्म
म्हातार पण आले की आपल्याला थोडे हात पाय दुखायला लागून जातात म काही बोलता येत नाही बोगडी ओळखला ते
म्ह ससवय बोलतात म्हणे भगवंताला पण असं ताजं फुल लागतं आम्ही कसं म्हातारे झालं आम्ही नाही आवडत म्हणे भगवंताला पण ताजच फोन लागत म्हणजे तरुण लोक आणि लहान मुलाच आवडत भगवंताला पण त्यांनी जास्ं देव केलं पाहिजे म्हणे
त्याला विटवट विटच फुल आवडतं
तेट ये
आणि आपण करतो ना तर आपले बघून लगेच मुलं पण तस करत नाही माझी मम्मी असं करत हो माझी मम्मी तस गणपती त्यांना पी तशी शिकून लागून जाते
हो
आणि बगवन त्याच्या गेल्याने बी खूप छान वाटत आपल्याला ब तई धन्यवाद तय
हा
धन्यवाद तुमच्याशी बोलून छान वाटलं
ओके मॅडम हो चालेल थँक्यू